ह नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही. एकदम मजेत, आवाज येतोय ना क्लिअर माझा.
हो क्लिअर येत झाले जेवण.
हो झाल, काय म्हणतात काय चाललंय तुमचं सध्या?
काय नाही मजेत सुट्ट्या दोन तीन दिवस हम्म.
छान आहे मग तुम्ही सुट्ट्यांमध्ये कुठे बाहेर जात असालना.
हो जातो ह्यावेेळेसहेर चाललंय नाशिकला जायचं.
अरे वा मासिक नासिक खूपच छान आहे. खूपच सुंदर ये नाशिक देवदर्शनासाठी खरंच. छान आहे. देवदर्शन म्हणा, ते आजूबाजूचा परिसर तो पण खूप छान आहे. म्हणजे एक प्रकारे ते थंड हवामालग म्हटलं तरी चालेल.
नई.
सं हवामान खूप सुंदर आहे. आणि तिथे- पीक पण छान येतं. म्हणजे शेतात म्हणा का काय असं खूप छान असतं तिकडे खर तर. वात्- तावरण खूप छान आहे म्हणजे जाऊन आलेलो हाय आम्ही. हं आम्ही जाऊन आलोय म्हणून आम्ही एवढं सांगू शकतो की, तुम्ही पण- जात असाल तर खूप छान आहे नाशिक म्हणजे.
तिक- तिकडेच जायचं विचार है होय गोदा काठची आरती करायचीय. बघतेय आता एक नवीन नवीन. हो छान वाटत ते आरती बघतो ना मस्त वाटत आता. हम्म, ती आरती करायची. इच्छा है त्या आरतीला जायची हो आणि भरपूर आहे तिथले-
हंअ् देवदर्शन म्हणजे तिथे जवळच आहे सगळं. आणि काय आहे न एक वेगळच एक वातावरण असतं तिथलं मग. आणि आपले देवदर्शन झालं की, एक जो समाधान असतो ना आपलं. मन शांत होतं, समाधान वाटत. आणि एकदम प्रसन्न हां हा प्रसन्न वाटतं एकदम.
ती आरतीत आरती त बघायला इतकी सुंदर वाटतेय ऐकायला अस बघायला. खूप सुंदर वाटतय. एकदम शांत वातावरण असतय फक्त आरतीचा आवाज अस्- तो. म्हणजे एवढा रस अस्- तो, पण त्या रसचा एवढासा सुद्धा आवाज नसतो. फक्-
हो हो हम. एकदम आम्ही पण ते म्हणजे केलेली आहे तिथे जाऊन. खूपच- पण गोदावरी त्या तिथे घाटावर. आ-आरतीच्या आधी आरतीच्या नंतर नुसतंच शांत बसायला फार आवडतं. म्हणजे आम्ही बसलो होतो. आम्ही सगळेजण. अगदी शांत ना गप् पा ना काही ना काही एकमेकांशी. नुसत सांगत खूप खूप छान आहे. खूप, काळाराम मंदिर खूप सुंदरे.
खूप सुंदरे.
सुंदरे. दुतोंड्या मारुती म्हणतात. ते गोदावरीचा एक ते आहे दुतोंड्या मारुती. आणि पावसाळ्यात तर, हो हो जाऊन या जाऊन या. तो दुतोंड्या मारुती. असा कुठेच नाहीय मारुती.
हो ती मंदिर पण मला इथली इतकी सुरेख हे सगळे बघण्यासारखे, त्र्यंबकेश्वरचं मंदिर झालं, सगळं सगळे मंदिर खूप सुंदर आहे बघण्यासारखी.
हल्ली काय झालंय ना त्र्यंबकेशवला खूप गर्दी. खूपच गर्दी. आम्ही पूर्वी एकदा गेलो होतो आणि आत् आता मधी गेलो. पूर्वी ना इतकं छान दर्शन होत होतं. एवढी गर्दी नसायची त्यावेळेस. आता आता खूपच गर्दी. केवढी मोठ् ठी रांग असते तिथे. जास्त असते. बरं अजून एक ते अ् हो ते त्र्यंबकेश्वरला जाता जाता मध्येच स्वामी समर्थांचं मंदिरे छान.
हो.
खूपच छान मंदिरे ते.
ते दिंडडोरी प्रणित ना? खूप छाने. खूप मोठंय.
आणि गजानन महाराजांचं पणे.
हो गजानन महाराजांचं पण, खूप सुंदर मंदिरे ते.
खूप छान मंदिरेत अगदी. म्हणजे एकदा मं जे नाशिकला गेलो ना, नाशिक मध्ये तर आहेच आहे खूप छान छान. पण नाशिकच्या बाहेर पण असं खूप छान मंदिरेत. आणि ती प्रसिद्ध आहे अशीच. खूप जणांना आता त्र्यंबकेश्वर म्हणजे काय, ज्योतिर्लिंगाचचे एक. बरं अजून इकडे दिंडोरीकडे गेलं. पुढे गेलं की, वणी. वणीची देवी. सप्तशृंगी देवी. सप्तशृंगी वा तीथे त खूपच छान. आणि आता त मध्ये जे सपतशृंगीच, देवीवरच जे, अ चेहऱ्यावरच, मुखोट्यावरच. जे शेंदूर काढलं ना त्यांनी. त्यावेळेस काय, चेहरी काय सुंदर दिसते देवी. काय चेहरा सुंदर दिसतो देवीचा. वा खूपच छाने. छान वाटतं आणि तिथे. आणि तिथे पण आता रोप वे सुरू केलंय.
हो रोपवेेने त खूप पटकन दर्शन होत तिथे. पहिल्यासारखे नाही राहिलं.
पहिल्यासारख. त्यावेेळेस आम्ही खालून चडून जात होतो. देवीला. पूर्वी खालून चढून जात होत्या. एकदम सोप्प झालंय.
आणि त्याच्याने टाइम पण वाचतो आपला आता.
हा टाइम वाचतो. कुठे आपल्याला इकडे कुठे काय करायचं असेल दुसरीकडे. अजून ना शिक मध्ये काही बघायचं असेल त. मग ते छाने ते एक. ते झाल्यानंतर म ती भक्ती धाम. भक्तीमुक्ती धाम, ते पण खूप छाने. आम्ही पूर्वी फार बघितलं होत ते. आताही खूप छानचे. साधना मिसळ आणि काय ते पेरूची वाडी.
पेरूचीवाडी हे, साधना मिसळ हे, विठ्ठल मिसळ हे, खूप हे मिस मिसळ वगैरे.
अच्छा अच्छा, मला हे या दोन-तीनच माहिती आहे.
नाही नाही, आता तर खूप झाल्या आणि सगळीकडे टेस्ट छान आहे.
अरे वा, वा वा वा. म्हणजे तुम्ही एकदा जाऊन आता परत जायचंय तुम्हाला म्हणजे वा वा वा छान, आणि कसंय आपण एकदा जाऊन आलोय ना त्यामुळे परत तिथे जावस वाटतय, की नाही छान आहे, हा ते होत आणि हल्ली लोक ते नाशिकला गेले की ते अ नाशिकच्या थोडस बाहेर सुला वाईनला पण जाता.
हो सुलवाईन, तिथ टाइम जास्त जातो पूर्ण एक दिवस
एक पूर्ण एक दिवस, आणि हो हो हो बघायचं असेल तर कारण आम्ही एकदाच अजून गेलेलो ना, त्यावेळेस ते हे सगळं बघून आलेलो होतो आम्ही. म्हणजे थांबलेलो होतो तिथे, स्टे होता आमचा.
नाही बाकीचे झा, सुलावाईनला नाही अजूनपर्यंत गेलो तिथही जा.
हा हा, हा हा जाऊन या जाऊन या. बघण्यासारखं म्हणजे काय तिथे बाहेर आहे. त नाशिकच्या बाहेर हे, आणि तिथे ते दाखवतात कि तुझी वाईन तयार करतात ना द्राक्षाची बाग तर बाजूलाच आहे.
बाजूलाच ये.
आणि ती जी वाईन जी कशी तयार करतात, त्यांच जे आहे ना ते खरं, बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, ते तर आपण काय करू शकत नाही काय हे नाहीे हे त्याला.
हम्म
जायचं फक्त एखादी कशी तयार करतात त्या जुन्या, जुन्या ड्रम आहेत त्यांच्या इथे.
सगळे दाखवतात ते तिथे?
हो हो हो, सगळे दाखवता आतमध्ये तेच तर मेन ये. त्याच्यासाठीच तर खास आम्ही गेलेलो, बाकीच्या ते कोण लोक होते, आम च्या सोबत तर ते काय त्यांचं वेगळं होतं, ते त्यांच चालू होतं. पण आमचा उद्देश होता ते बघायच आतमध्ये आणि गार्डन तर खूप सुंदर आहे रे, मग एक वेगळं नाशिकच्या बाहेर गेले की थोडस छान वेगळ म्हणून ते बघायला जायला काय हरकत नाही.
हा तेच नाही बघितले. सुलवाईन, बाकी भरपूश्या ठिकाणी, काही बघितली काही बघायची राहिली. आणि छान वातावरण आहे, त्याच्यामुळ बघायला छान वाटत बघ.
छान वाटत, आणि अजून थोडस ते नाशिकच्या थोडं पुढे गेलं की अ सागर गोटे जे असतात ना दगड, दगड वगैरे अशे, गारगोटी संग्रहालय तुम्हाला माहिती बहुतेक त्याची, हा हा हा. तर ते नक्की बघून या, हा हो ते नक्की बघून या तुम्ही.
तिकडे रामशेषचा किल्ला वगैरे, भरपूर बघायला आणि दोन तीन दिवसात भरपूर बघून होत ते. हो स्टे केला, आणि स्टे ला पण चांगल जागा आहेत.
हो हो हो स्टे ला पण छान आहे जागा, खर तर चार पाच दिवस पाहिजे. आणि गेलं तर पंचवटीच तर काय, पहिलं तर पंचवटी बघणारच बघायचंच म्हणजे ते बाकी हा सीता गुंफा राम तिथे येऊन गेलेत सगळे सिंध हा मग तिथे आहेच. आणि तिथे गेला ना एक हा वेगळंच वाटतं अरे इथे राम येऊन गेले सी सीता माय येऊन गेलेत आणि आपण इथे आलोय त्यांच्या इथे ते जे असतं ना फिलिंग ते फार वेगळंच असतं हो भाग्य काय हो हो हो इतक छान वाटतं आणि आता परत कुंभमेळा येईल, आता नाशिकला हो खूप जोरदार तयारी चालू आहे, आमच्या ओ खीचे पणा आहेत नाशिकमध्ये त्यामुळे ते थोड्या थोड्या नाशिकच्या बातम्या कळत असतात काय चाललंय काही नाही पण आता असं झालंय हो कुंभमेळ्यासाठी सगळे रस्ते किंवा सगळी दुरुस्ती चालू आहे ना सगळीकडे
हम्म
नाशिक मध्ये सगळीकडे रस्ते खोदून ठेवली आहेत.
सगळी सगळी तयारीच आहे ना आता ती कुंभमेळ्याची
तयारीच आहे ना ती
आणि त्यांना ते करणच हाय
हो ते करायचं म्हणजे करायचंच आहे ना त्यांना त्यावेळेस जी हो हो अ म्हणजे मी एकदम खूप लहान होते त्यावेळेस कुंभमेळ्याला प्रत्यक्ष मी गेलेली होती तिथे
अच्छा
अक्षरशः म्हणजे तो एक अनुभव एक काय वेगळाच होता. म्हणजे ज्यावेेळेस ते साधू वगैरे लोकं जातात. अगदी त्याच्या बाजूला बॅरिकेड्स असतात ना लावलेले तिथेच- तिथेच मी बसली होती ना आम्ही सगळे नातेवाईक होतो म्हणजे अगदी जवळून बघितलेलं आहे. असं हो अगदी सगळं बघितलय, तर ते अजूनही डोळ्यांसमोर चित्र अगदी आहे, कुंभमेळ्याचं पण आता कुंभमे- पण त्यावेेळेसचं आणि आत्ताचं फार असं सगळं फरक पडत जातो ना सगळं सगळीकडच फ-
शेवटी ते काय जुन्या गोष्टी त्या जुन्या ज्या आता जे नवीन एक एक निघतंय.
हा ते सहज होत होतं आणि आता कसं देवस्थान जिथे जिथे तुफान गर्दी झालीये.
खुप, सुट्टी आली की तिथे गर्दी आलीच.
देवाकडे सगळे जणारे लोकं धावतच जात असतात आता.
हम्म पण एक ते चांगली गोष्ट आहे की ऑटलिस सुट्टीमध्ये तो तरी प्लॅन करतोय.
हा देवाच्या ठिकाणी जाऊन निदान आपण मन शांत व्हा प्रसन्न व्हा आणि कुठेतरी आपण जाऊन आलो मुलांना त्याची माहिती होते. आपल्या ते एक चांगली गोष्ट आहे म्हणजे अशी पण गर्दी एवढी वाढली आहे हो की तुफान गर्दी झाली आहे खरं तर. असं तुम्ही जाऊन या आता नाशिकला हो नाशिकला जाऊन या. माझ्याकडंन माहिती थोडीफार मिळाली आस सेल तुम्हाला तर नक्की न क्की जाऊन या, चला हो ना हो ना, चालेल तुमच्याशी बोलून छान वाटलं.
बोलून मला पण खूप सुंदर वाटलं.
धन्य